हा हा हा झाले स्वयंपाकाची तयारी
हा करायचंय ना आता
हा हा आम्हाला पण करायचा आता स्वयंपाकाची तयारी चाललंय हॅलो
तुम्ही कधी करता
हॅलो काय म्हणताय हम्
स्वयंपाक स्वयंपाकाच टायमिंग काय तुमचं
आम्ही अ साडे सहा सात ला चालू करतो बनवायला नऊला जेवतोआम्ही
गरम गरम झालं कि लगेच त्यामुळे शिस्ता आम्ही आता सहाला करते चालू साडेसात ला जेवतात साडेसातला
हा हा हा आम्ही पण नऊ पर्यंत जेवतोय हा हम्म सगळे म्हणजे म्हणजे ते आमच तर ते पहिल्यापासून टाइम ठरलेला आहे नऊ ते नऊ म्हणशिल ती म जेवून काम, ते भांडे सगळं साफ करायला अकरा वाज तयच
हम्म. ह ह तुम्ही लवकर जेवत असाल आटला, हो आठलाच जेव आठला जेवन् तात आठ सवा आ
हा म्हणजे लवकर जेवलेलं बरं असतय, लवकर म्हणजे जेवण पचन पण होतय लवकर
हो ना
हे लेट झालं की मग, पचन पण लेट होतय. पण काय आपल्याला तेवढा टाईम नसतय, लवकर कोण घरी असेल बनवणार, नसेल तर कधी बनवणार
बरोबर ये ना, तुमच्या जेवणामध्ये काय व्हेज नॉन व्हेज जास्त असत.
आमच्याकड बघा कोल्हापूरचा तांबडा पांढरा अस तोय, नॉन व्हेज मध्ये चिकन मटन
हा हा. आली. का, हो खातो ना आम्ही आलो होतो तिकडे जानेवारी मध्ये कोलहा पूरला आम्ही घेतल होत ना ताम पांढरा रस्सा
तांबडा पांढरा फेमस हाय आमच्या कोल्हापूरचा माला आवडला की नाई, म्हणजे प्रत्येकाच्या हिकड करायची पद्धत वेगळी आस ते ना
नई छान ये तुमची पद्धत
हा हा आम्हाला पण आवडतोय तांबडा पांढरा
हो.
रक्ती मुंडी पण आहे आमच्याकड फेमस
हो का?
उ रक्त मुंडी पण बनवतात.
काय काय?
ते ओ हेचम
च अ मुंडी डोक वगैरे असते ना ते भाजतात बघा, हा हा हा नाई ते आमच्याकडे नई बस, ते हॉटेल आहेत आमच्याकडे अशी, हॉटेलमध्ये का मला वाटत तुम्ही घरी बनव करताय अ घरी पण बनवतात लोकं. हे पण बनवतोय घरी. हो का? हां कोल्हापूर कोल्हापूरच्या लोकांना नॉनवेज लय आवडते हा ना. हम्म.
पुरणपोळी पण बनवतात शाकाहारीमध्ये चांगल्यामच्याड्या कोल्हापूरला.
हो का?
हम्म, पुरणपोळी टाच्या आमटी
तुम्ही बनवतात का पुरणपोळी ते? हो बनवतात की आम्ही पण सण वगैरे असेल तर बनवतो . तुमच्याकडे काय-काय बनतात? पुरणपोळीच असते सणाला प्रत्येक. जास्तीत जास्त करून हा. हो, नाशिकचा फेमस काय खाद्य पदार्थ पुरणपो
पुरणपोळीच
ळीच आहे ना, ज्या आवडते हो स ना ना सगळंया जना जास्त बनवली जाते. सगळीकडं आमच्या इकडं पण प्रत्येक सणाला पुरणपोळच असते हा.
पण आता कसं
का कसं सगळे एक-एक जण खात नाहीत पुरणपोळी तर मग काय पोरी बनवता शेवयांची खीर बन तसचं तर आमच्याकडे पण तसंच झालंय आता. कोणीकोणी ना ते काय लोकं कसं म्हणजे झटपट होतय ना पुरणपोळीला आख्खा दिवस जातय. हो पुरण पोळी परंत त्याला ऑप्शन आता हे आलं काय म्हणता आपण खिरे खिराय हा. हो. पुरणपोळी बनवायचा म्हटलं तर आख्खा दिवस जातोय त्याच्यात, हम्म.
त्या
त्यामुळे हे ऑप्शन काढलेत शोधून सगळं, हो बरोबर बोलला तेच ना.
ते तर चेंज चांगलं वाटतय पण पुरणपोळीशिवाय मज्जा येत नाही हो सणाला. हा ते कट्ट्याची आमटी पण लय छान लागते. ना पुरणपोळीची मती बघा
हां आमच्याकडे असते ना कटाची आमटी.
हा ते पण छान लागत मग ते ते नेहमी खायला भेटतं. भटत नाही जो पुरण पोळी बनवणार तेव्हाच भेटते ना ते पूर्ण स्वयंपाकच मस्त वाटतोय तो पुरणपोळीचा कुरडई पापड भ जे भात आमटी पोळी ते गुळवणी ते हे
हां
पोळी ते अ आपण खातेय ना चुरून पोळी त्याच्यात हं हं ते छान वाटतेंय खायला.
हं
सगळीकड महाराष्ट्रात अ-पुरणपोळीच बनवतात सणाला जा
हो जास्तीत जास्त पुरणपोळीच अस तर शान आहे पुरणपोळी हं बरोबर येना. पुरणपोळी शिवाय स्वयंपाकच अपूर्णय हं
गणपत ती दिवाळी, दसरा काही येऊदे पुरणपोळी आहेच.
हं तुमचं अजून नॉनव्हेज मध्ये काय काय खाता? नॉनव्हेज मध्ये चिकन, मटन आणि मा माशे जास्त नाही आमच्याकडे
मच्छि का
हं कारण इकडे एवढी चांगली भेटत नाहीना. आम्ही असं जास्त करून विकत वगैरेच आणतो
आ हां हां हं हं
आम्ही पण खातो मच्छी वगैरे सगळं हो ना सुके सुके बांगडे हं ते गोलमा असतो तो. हा हा मग काय म्हणता काय म्हणत मला ते झिंगे असे छोटे छोटे ते तर मग आणतो ते करत ो आम्ही इ तेही करतो परत ना काय म्हणतात त्याला ते बघा, सोडे सुडी
हा हा
सूड्यांना काय म्हणतात. ुम् तथे गोलगोल काय नाही साजू सारखे अस तत बज ना ारख काजू सारखे मोठे मोठे ते
काजू सारखा,
ना ते प्रॉन्स बोलतात ना त्याला हा मम्ही सोडेच म्हणतो सुक्के सोडे हम् ते एक पण बता क हम्म
भरपूर असे काय का
ते पण आपल्याला बनवायला टाइमच पाहिजे हो बनवणारे पाहिजे खाणारे त असतात सगळी
ह
हम् ते ला पाहिजे हो
ह घराटा
खाणाऱ्यांना काय, एक दुसऱ्या बनवून दिलेलं खायला आपल्याला आवडत पण कोण आपल्याला नाही देत कोणी बनवून, आपणच सगळ्यांना खायला घालायचं असत.
हा
हम्म
तुम्ही पण सगळं बनवत
तुम्ही पण सगळं बनवता नॉनव्हेज हो आम्ही सगळं बनवतो. तेच तुम्ही बोलले ना आता क झिंगे सोडे सगळं म पर
हा-हा-हा. आम्ही पण बनवतोय, ते आम्ही पण सगळं बनवतोय.
हो ना? ते ते प्रॉन्स, सुका बांगड, बोंबिल एवडे असतात बघा बोंबिल एवढे आपल्या हता हता एवढे. ते आमच्याकडे पण आहे ना. त्याच सार बनवतो. ते आम्ही पण आणतो. बोंबिलां आमच्याकडे मिळतच नाही तर. आम्ही तर जास्त करून मटन खातोय. होय ना?
आठवड्यात नं एकदा, दोन वेळा तरी लागतयचं.
काय काय?
आठवड्यातून एकदा दोन वेळा तर आणतातच घरी.
हां, नाही आमच्याकडे येऊ रा एकदा दोनदा नाही होता आठवड्याचं. एकदा होतं. आमच्याकडे त एकदा. एकदा अंडी, एकदा चिकन, असं काही ना काही होत् तकाकडतन
बरोबर
असं ते अं खाणारे पण पाहिजेत. सारखं आणायला आणि ते आपले वार असतात ह्या वारी खायचं नाही त्या वारी खायचं नाही असं करत करत
हं, आमचइ तसच. ते,
खाणारे सगळे एकसारखे पाहिजेत नाहीत थोडे शाकाहारी अस् ते ना आणि थोडे नॉनव्हेज वाले तर दोन वेगवेगळे स्व बघ बनवायला लागतात.
बरोबर आहे ना.
हम्म! आ लई म कंटाळा येतोय म ते पण बनवा ते पण बनवा त्यापेक्षा वाटतयं नकोच बनवायला.
हो, ना.
आमच्यात तसचं होतयं, कधी कधी ये खाणार आहेत कोण?
हम्. बाकी आणि काय म्हणताय?
पण जातोय तर खायचा
हो. हॅलो.
हम.
सगळे खातात?
सगळे खातात आमच्याकडे.
हा हा हा.
हम्. त्याच्यामुळे काही एवढं नाही. पण तरी आम्ही, वार पालतो.
हा, वार पाळतो ठेवते आम्ही परत करत.